हॅलो.
हॅलो.
आवाज यायलागलिय का ग.
हम्म यालाय बोल.
हम्म जेवलीस?
आता जेवाली तू जेवली?
एवढा का वेळ?
दुपारचं.
सकाळच एकदा झाल होय.
सकाळच एक टाईम झाले दुपारच.
हम्म. मी पण जेवलो आत्ताच.
तू का एवढा वेळ कॉलेजला न जाता.
होय कॉलेज क्लास ट्युशन सगळंच करतो.
हम्म मम्मी गेली कामावर?
गेली ना.
तिला जायला
हो गेल्या शिऱ्या शाळेला.
प झोपलाय का?
हो झोपलंत नाही.
तू उठायचं ना.
नाही बाहेर बसलो. वर काय ऊन आहे केवढा उन्हात काय जातस.
ऊन आहे?
मग
आग बाई.
काय तुमच्याकडे पाऊस आहे?
मरण चा पाऊस पडला.
होऊ काय इथ कडक ऊन पडल.
तीन दिवसाचे कपडे वाळणार.
ह् नाही काल जरा दुपारी जरा जरा होता. चार नंतर चालू केलता जास्तीत आणि सकाळी जरा होतो वातावरण आणि काही नाही भट.
हम्म.
पाऊस पडाला म्हण शाळेला जायला नाही.
कोण?
सॉरी कॉलेज ला ग आम्ही पाऊस ल आहे म्हणून जायल ना.
हम्म.
आणि पाऊसच गेला नऊ आठ नंतर.
आज आहे ना तू?
नाही गेलो बाई पाऊस लई होता म्हटलं जाऊदे.
हम्
आणि नंतर गेलाच की पाऊस
तू शनिवारी आहेस ना
ट्युशन ला जाऊन आलो की आता.
ह
ट्यूशन क्लास करून आलो.
हम्म
काय केलंस जेवायला?
काय कोबीची भाजी डाळीची आमटी भात भाकरी.
हम्म
नंतर बघू.
बस की आणख पाहिजे.
मग
का खोकला लागलाय काय
व्हय
औषध घेतलीस की नाही
औषर घेतली हो ग तरी कमी होईना.
हम् काढा जरा करून पिकी
हम्म काय बाई
काढा करून प्यायचा लगेच कमी होते.
हम्म
बाकी काय नाही.
काय ना
फिरायला कितीला जातीस अ.
आज काही आलच नाही म्हटलं काम.
होय मला पण नाही आला.
किती झालंय तुझी
माझं ग आत्ता शंभर झाल्यात परवा पन्नास आलते काल पन्नास
माझं एकावर पंचाहत्तर झाले आहेत एकावर पाचशे पंचवीस झाले आहेत
हा
मग परत काय आलं नाही.
माझ्यावर की नाही माझ्यावर एकावर पंच्याहत्तर झाल्या
हम्म.
म त्याच्यावर म्हणजे आधीच सोडून मीच केलेलं. शंभर झाल्यात फक्त.
हम्म हम्.
यालाच नाहीत का असं व्हायला लागलं काय माहित.
रोज येत होतं.
मग बाई रोज किती करशील थोडे. आत्ताच का काय माहिती
हम्म.
करावा लागली त्याला
हम्म.
पहिला करायला कंटाळा यायचा.
हम्म.
मी आता येई नाच. नंतर आणि आ चालू आमच कॉलेज चालू झाली की मिळत नाही आम्हाला करायला.
हम्म होय.
पण आता काही येईनच नाही
पेमेंट झालं का तुझा.
नाही ना ग अजून काय व्हालाच नाही
असं कसं ते झालं का नाही किती दिऊन झालं
चौदा दिवस होऊन गेले असतील की ग
म
बघूयात की आता दोन दिवसांनी उद्याच दिवस बघायचं
हम्म.
नाहीतर मग विचारायचं त्यांना.
हम्म हम् चालत.
बाकी काय
काय नाही एकच फोन बोलतो बाजारला जाणारा मी पण
हम्म का आणला झालं स्वतः ले कीटच
हा सोमवार बाजार आहेहिचा आमचा
शनिवारच असतोय ना मी
सोमवार
सोमवारच असते व
हम् मामा नाहीत नाही तर मामा आणतात सोड कर त्यांच त्यांनी
तू कसे जायचेस त्या्या पिशव्या कशा उचलायच्या तुला
मालूच ऐके मी कसा लागते विच क का
हम्म घेऊन जाणार आहे सु सोबत..
मग काय चालत जाते तेवढ्या लाम. गुड्डी ला दोन तीन किलोमीटर
लाब हाय व्हय.
म दुसऱ्या गावात जायला पाहिजे आमच्या गावात नाहय.
हा हा.
हं
मला काय माहिती,
हम्म
मग पावसात कसं जाणार ग.
पाऊस जरा कमी झाल्यावर जायच असं कंटिन्यू नाही सोड खरं ये जा ये जा व्हाय लागलाय ग पाऊस लई. आला की जेवढा जातोय तेवढा परत येतोय असं व्हायलय.
हा हम.
हम्
आमच्याकड काहीच नाही काल थोडं चार नंतर एक ले आल्या.
हम्म
आणि आज तर काहीच नाही सकाळीच जरा वातावरण झालेलं.
हम् सकाळपासून चिटी चिटी चालूच हाय आमच हित. ऊन असं जरा असं पडलं असेल सोड एक अर्धा तास भर.
हम हा हम
रात्री तर लईच पडलाय ग.
अगं ते आडूळशाच औषध मिळतय बघ ते पी की आणून, खोकला कमीच होतोय त्यान लगेच.
आडूळशाचं ते चालत नाही ग ते आणलय की मला जे चालतय ते.
त्याला क हुतंय. चालत नाय.
कुठलं पण घ्यायच ग.
कुठलं पण नाही ते हेच असतय ते काय हे नाही. पाडा वाणीच लागतय.
हम्म.
एक दोन दोन दिवस पिलीच का नाही सकाळ संध्याकाळ कमीच होतय त्यान.
हम् हम्
हो
ते जरा ऊन पडलेले म्हणून दही ताक पिलोय बघ तेवढ निमित्त झालय ते.
हम्म कशाला सोसत असलं तर प्यायच.
सोसायचा काय प्रश्न नाही सोड खर पित हुतो मी,
ते आता असं वातावरण
हम्.
वातावरणामुळे ते बाहेर पडतय.
ऊन पडलय म्हडल मधी आणि दोन दोन दोनच दिवस पीलोय दोन तीन दिवस. ह
आंबट प्यायचं नाही ग आंबट लय खायच. च नाही.
ते कूट आलं साधच केली.
हम तरी बी ते आं आंबटण तस हुतंय ते.
हम्म. मममी किती वाजता गील्या.
मम्मी साडे दहा वाजून गेल तर तिथं जायला अकरा वाजले असतील.
चालत जायला अर्धा तास.
हो मग ममी फोन केलीती की.
मग नाही म्हणा नाही म्हणातील ना चालंत जायच तेवढं.
मग कसं जातया.
होत नाही म्हणाल त की ग.
जात्या तशीच काय नकार. होत नाही तर म जवळच्या जवळ बरं होत ग ते.
हम्म.
ति मी काय चालूच करत नाही म्हणाले.
त्या मामी तेवढा लांबन इत्या तिथं.
मग. मनाात्र बाई चालतच येतात कितीने पण.
कोणकण याल्या तिथनी.
ते मामी आहे आवडतं अनिता काकी. ती उमा अर्चना,
हम्म.
एवढं तर माहिती अजून हाय ती. ति ग ती आई जरा कॉमेडियन आहे ती. हनुमान मंदिर पशी घर नाही का तिचं.
हम हम.
ती यीत्या वाढत.
ह् सबर नंबर.
हम् काय माहीत नाही ब मला काय तिचं नाव.
हम्म.
प्रत
हम्म.
कितीला येणार तू.
आता जाणार हाय आवरून.
तरी किती वेळ लागतो तास दीड तास दोन तास
तचभर धरकी
पाास बरदर
हम्
पप्पा तुपन जातात वाढत आणि,
बकी लाव तस पाहुणे पाच पाच ला फोन.
हा.
असलो तर बोलतो.
चलतय की.
आणि
बघतो गॅसलेत पप्पा तर लावतो
हम्म
नाहीतर मग बघू संध्याकाळी आणि तो उद्याच मग आणि
हम्म आता तू कॉलेजलाच राहिलास म्हणून नाहीतर झालं असत तेपर
हो झालं असत ते
हम्म
बघे गे काय काय नंतर
हम्म
ह जात जाऊन ये जा नंतर करतो
हम्म ठीक आहे.
काय?
हा ठेव.
हम
ह